हॅलो काय ग काय करते
काय नाही अभ्यास करतेय
झाला नाही का अभ्यास
नाही ना
ह इतक्यात बालूला फोन केला होता
हा का काय म्हटलं
काय नाही
मम्मनी केलं होतं वाटत दुपारी
हा सांगत होत ना शांता आतेचा आला होत म्हणे फोन
हम्म
हम्म म्हंटले आज रविवारी आहे करून पहाव फोन
काय
म्हटलं आज रविवार आहे करून पाहाव फोन त्याला असं रविवारच मूवी पाहत होता
मम्मी बालू भेटायचं काय म्हटलं
हा देता ना आता भेटून म्हणे
आता भेटून जायेतय दिदीने केला होता भेटत येत काय का मग काय
ते ना कागत पद का होत डॉक्युमेंट व करत होते ना त्यामुळे तेथ भेटून नव्हते देत
अच्छा हा हा
कीती तास झालं म्हटलं हिला करावं हम्म मूवी बघत होता
काय
म्हटलं मजा आहे मग तुझी मूवीज पाहतो होता म्हटलं थिएटर मध्ये मूवीज तिथं मस्त थिएटर आहे आणि त्याच्यातच मूवी पाहते म्हटलं जे हम्म आता देत भेटू पण मग डायरेक्ट मध्येने जाऊन देते तिथं बाहेर काही गार्डनचं नाव घेतलं तिथं गार्डन मध्ये भेटून देतात हा तिथं गार्डन आहे ना मग तिथ देतात भेटून
हम्म हम्
ह् जाणार कोण भेटायला
नाही आजत नाही चालो पुढच्या रविवर जातो
ह ह मज्जा आहे जा
दादान ते का आलं नाही
हम्म
दाद ते नाही आले कोणी
कठं
चालतय म
काय
एट मल सन होतय
हम् तू बॅलन्स टाकलास नाही का
नाही मी घरीच आहे आता कशाला बॅलन्स टाकू
घरीच आहे
हा नाही तर तीन चार दिवस घरीच होती कॉलेज ला काही गरज नाही पडत
हा
नेट राहतच
हम्म बरं मग
ह.
हम्म जागे. काय चाललं मग अजून? आम आमची मंडळी तुमच्या इकडेच यायले ना.
कशे ला?
ते मावशीनला भेटायला
कोणतं ओ?
सासुबाईनला माझ्या मावस सासूला हम्म गुरुदादा येईल ना तिकडच
हा का?
हम्म.
ह
मलाच यायचं होत, पण मग भाऊ घेऊन येणार होते ना.
हुं हुं.
मग भाऊनला काहीतरी काम निघालं, मग पप्पा बाहेर थांबणार होते. म पप्पा आले घेऊन, मग मी त्यांना जोडी त्यांची तब्येत बरी नाही ना.
हा हा.
त्यांनला जोडी थांबली मग मळ्यात नाही त विचनणार होते, मग म्हटले जावा आता हीला भेटायला अच्छम धारे सरप्राईज द्याव म्हंटले पण का तर? मग माझं जेवाय कॅन्सल झालं, पण तू तर होती ना.
हा मी होते.
दिवा आता तिथच हाय ना, मडसांग तिथच हाय मागच फोन केलाता काय नाही? मगच फोन केला होता माडसांग इथच होते.
हं.
हम्म.
हॅलो काय म्हनते? हम् एक हा एक मिनट हा बोल. हा येतय बोल.
हम्म आता उद्या सुट्टी का कॉलेजला जायचंय?
हम् उद्या जायचंय पाऊस नसला तर जायचं.
पाऊस असला तर दांडी का?
हा व ना ते पावसच नाही जाता येत.
ह क्लास लावला का नाही? तू क्लास लावणार होती ना.
आजून पाहायला जायचं होतं, ते जमलं नाही जायला.
जमलं नाही म्हणजे अशी कॉलेज किती वाजता सुटत?
कॉलेज सूटत दोन पर्यंत दीड दोन पर्यंत पण अ ते क्लास थोडा लांब हे ना ते पाहायला जायच. तर कंटाळा येतो म नंतर कॉलेज सुटल्यावर
हाव ना ठीक हाय, अका ना मला जायचं नाही. तीन दिवशी त्या महान बाबांना भेटायला. मानूर च्या बाबानला मम्मी च्या त्या पप्पानला जवळच्या हाय ते आजारी हाय ना.
थांबा बघून सांगतो ना.
त्या मला मम्मीला ही सांगायचंय म्हंटलं फोन करील.
हां.
जेटला ग जाऊन असं जास्त आजारी आहे ना, त्यांना ती नागीण झाली.
बापरे!
हम्म. म आता येईल मी एखाद दिवशी, आ राजनलाच निवांत टाइम असला का? तवा मग तिकडेच घेऊन
म्हणजे मला यायचंच दवाखान्यात ना प डोक कॉल लावल तर एखादया दिवशी निेवात टाइम असला शेट्टी डॉक्टर च्या इते अग लई मान दुखती ना म्हटले आता हे गोळ्या खाऊन कंटाळा येतो मग म्हणज आुर्वेदिक खाऊन बघाव आता लईच दुखती मान. मम्मी काय करतीये.
बसली फोन पाहत.
हो का म्हणा काम धंदा नाही काय फोन पाहती.
नाही गं आताच मळयांतून जाऊन आली.
हो हम्म हम्म
पाऊस आहे काय तिकड
भरपूर सकाळपासून पाऊस ये.
आमचा आताच उघटला आहे थोडंसा
आमचं उघडत उघडंत लगेच तेवढं भरून येतं.
हम् हम्
हम्म काका अन ते
आहे झोपलेत ते..
हा ते पण मळयांतून आले का?
हाव आज ते पण जाईल होते.
हम्म हम् बडडे बॉय कुठे?
इतक्यातच बाहेर गेल ते दिवसभर मळ्यात होता आता गेला इकड
मळ्यात आणी तो.
हा हा आजच गेला नेमका.
काय करायला गेला होता बडडे आहे म्हणून.
काही तर नाही घ त्यांना असं वैगरे मारायची चालवताना मदत हा मदत
बया कोणतं देव पावलं मग.
काय माहिती बाई त्याला काय पाऊसात हिंडायला. हा आता वर्ष भर काय जायच नाही मळ्यात
ह
वर्षभर जायचं नाही मळ्यात तोंड दाखवायला.
मग आता डायरेक्ट आज वर्षानीच का.
ह
हम्म हम्म
ह् गेलाय आता कुडे तरी बाहेर
हो ना
हम
हम्म हम् मग आज कुड पार्टी.
काय माहिती कुड गेलाय घरी तर नाही राहात बाइ तो. नाही नाही मथुरा ला नाही जायचा.
मथुराला नाय का.
ह झाली का स्वयपाका ची तयरी घरीचे
वन डेचा प्लॅन केला की नाही म्हण घरीचे तुला का दुबईला नाही जायला सांगत.
हम्म काय तू बोल ना कुठं मला तर कुठेही चालेल.
अस वन डे जाऊन येईल अस
भंडारदरा पाऊस पाहिजे तेव्हा
हा पाऊस
हम् राहिलच शकत रक्षाबंधनला काय
हम्म.
दादन त्यांना अजून एक महिना गेले
हम्म अजून एक महिना लग्नाला हाय येशील का म तू?
नाही नाही तेव्हा नाही होणार
काय बोलत
काय नाय पावसा पाण्याचं
येईल मग मी येई ना भेटू ना.
हम्म रात्रीचं लग्न आहे का दिवसाचं?
आता त्याचं रात्रीच
हा हा.
ये ना भेटूया आपण.
तिकिटावर तिघ आम्ही
हम्म.
एवढंच एक अह
तेला काय होतय नाशिक मध्येच येते मी दुसरीकडे नाही
किती गर्दी तिथे.
बघू चल
हम्म.
हम्म.
घरातच बसती का?
अगं पण तिघा तिघांना जायला कंटाळ येतो मग
हो का?
मग
नाशिकला शॉ शॉपिंग करायला जायला बरं नाय कंटाळा तिघं तिघं
थोड्या वेळाच काम रहात एवढं ते आवरून जायचं पाऊस असला तर ते चिकचिक
म तुला हेलिकॉप्टर पाठवू का?
पाठव ना बाई चालल माला काय
हो.
हम्म.
नाय काय अजून काय म्हणती हा.
आता
मला आमंत्रण नाही मेहंदीपासून आमंत्रण गाडी पण आहे मला एक जायला मला
हो बरं काय तुमची पातळीवाली इथे
अह
पार्लरवाली आहे तुमची?
येस पार्लरवाडीची गाडी माझ आधीच जमलं सांगून ठेवली आपण मेहंदीला लावायला मेंदीला हळदीला लागणार जवर काय म्हणता हो हो चालेल चालेल चालेल मग घ्या आवरून
हा हा चालेल अभ्यास कर ठेव